हॅलो.
हॅलो
ऐकू द्या काय
हाय बसलोय बघ.
अरे मला जरा तुला जिमच्या बद्दल विचारायचं होतं रे मी जिम लावणार आहे. तू कुणीकडं लावलेली जिम?
आपलं स्टेडियम.
हा कोणतं स्टेडियम? शाहू स्टेडियम का शिवाजी स्टेडयम?
शिवाजी स्टेडियमच्या इथं ते क्रिकेटच कोच आहे माहित आहे तिथं?
आ आपण राऊंड मारतोय ते राऊंडच्या पुढंय ब ती क्रिकेटची प्रॅक्टिस करतात जाळीच्या आत.
हा.
तसंच बॅक साइड ला असं गाळे आहेत बघ.
हा
ते क्रिकेट कोचच्या आईकडच्या साईड ला बॅक साइड ला गाळे आहेत तिथंय.
तिथं हाय काय?
हा.
हाय चांगलं? नाव काय त्याचं जिमचंं?
जिमचं नाव मला पण माहित नाही रे.
मला पण तुला पण नाही म्हणजे तू जायत व्हतास का नव्हतास?
अरे मी पंधरा दिवस गेले फक्त पंधरा दिवस गेलो त्यानंत तर शेतातली काम चालू झाल्यामुळे बंद झालं ते जायचंच कॅन्सल झालं. पैसे भरले नव्हते मी, भरायचंं हो त
आणि किती दिवस गेलास?
पंधरा दिवस गेलो.
आणि तिथ फोन आहे ना मग पैसे देन काय का का? फ्री मध्ये होता.
तरी स्टार्टिंगला तीन, दोन, तीन दिवस तू ट्रायल कर बोलले.
हा.
ना तरी किती दहा दिवस झाले तेव्हा मला म्हणलेली फी भर. म्हूनन मी भरतो म्हटलेलोत न त्यानंतर की ती दोन, तीन दिवसानंतरर भरणार होतो तेवढ्यात पप्पा म्हणले शेतातले काम आहेत.
ते शेतात न येऊन कर म्हणले जिम.
हा.
खर शेतात नेऊन मला आल्या आल्या मी जेवत होतो नई म जेवल्यावर लगेच जायचं नसत. ते दोन तास तरी काय करायचं नाही वर्कआउट वगैरे.
माहित आहे मला. माहित आहे, माहित आहे.
त्यामुळं काय जायलाच होत नव्हतं.
ट्रेनर होता तुला?
ट्रेनर नाही.
म
जाऊन बघूनच करायचं त्यातल्या तर तिथे एक जुन होतत जे जिम करणारे. ते पप्पांच्या ओळखीचे.
मग मला सांग ट्रेनरचे काय रेट होत तिथं.
ट्रेनरचं काय माहित नव्हतं रे, ते पप्पांच्या ओळखीच होत ते मला म्हणाल तर तू यायला चालू कर रेग्युलर मी तुला सगळं शिकवतो असं म्हणालतत. हा मित्र म्हणजे असं पप् पा्पांचा भाचा असल्यासारखं. पप्पांना मामा म्हणतात आमच्या.
मग मला एक सांग तू काय काय करायचास अस तिथं जाऊन?
स्टार्टिंगला काय पुशअप्स आणि हे स्कॉट्स वगैरे मारायला लावायचे.
किती मारलेलं एका वेळेला.
एका वेळेला किती? पुशअप्स तरी दहाच व्हायचेत बघ माझे.
तुझ दहा होत्यात माझ पाच पण होत नाहीत.
ब अता होत नाही.
तरी पण व्हायचे माझे आता होत सुद्धा नाहीत पाच.
स्कॉट्स म्हणलास तर थांबून, थांबून शंभर पर्यंत जायचं.
असं थांबून, थाबुन.
हा. सल्लग मारायचं म्हललं तर चाळीस ह तेच की.
किती?
तीन सेट मारायचो स्टार्टिंगचा सेट चाळीसचा नंतरचे तिस-तीसचे दोन.
बर. अन सिटअप्स सिटअप्स.
सिटअप्स, सिटअप्स काय जास्त झाले नाही सिटअप्स तरी दहा पर्यंतच.
अन पुलअप्स
पुलप जमत नव्हतं.
हा हॅलो हा
पुल्लाप्स पूर्ण होत नव्हते रे
हा हा बरं मला लावायच आहे रे तिथं जरा असं तू मग कार्डिओलन करायचस काय
कार्डिओला तिथं असं ट्रेडल वगैरे नव्हतं
वां
त्या आम्ही कार्डिओला काय मागं ग्राउंड होतो त्याच्यावरच जाऊन रनिंग करायचो
अ् हा हा मग सांग बरं
नेमकं काय काय कराय लागत माहत नाही मित्र म्हणाल आता जिम वगैरे झाली की आपण एक दोन तीन राऊंड मारायचं म्हणायचं
हा
त्यामुळे आम्ही जिमला घेेतला जाणार आम्ही साडेसात ला जाणार साडेसात ला जाणार म्हणजे इकडे तिकडे टंगळमंगळ करत आठ वाजता चालू करणार
हा
आठ ते सव्वा नऊ पर्यंत ते करणार
हा
तिथनं जरा पंधरा मिनिट बसून मग साडेनऊ ला राऊंड मारायला जाणार स्टेडियम वर
हा हा
अर्धा तास तरी राऊंड लाच जायचं आमचं द राऊंड ला जायचं पूर्ण तिथना आणि थोडा वेळ बसत त्यानंतर ना घरात या्यायचं
हा हा मग डंबल्सन काय डंबल्स वर करायचास
डंबलसवर डंबलसवर म्हणला अस तर बायसेपचं जरा आणि शोल्डरचं
ह आणि लेग च काय
लेग ला काय स्टार्टिंगला स्कॉटसच मारत जेत नंतर ना एक महिनाभर जरी पूर्ण हे जिममध्ये बॉडी ट्रेन झाल्यानंतर ना वेट वगैरे घे म्हनले ते
हा
लेग साठी
हा
मग काय बाकीच्या याला वेट वापरत होतो सोड
हा
परत तुझं बायसेफ ड्रायसेफ फुफ्रोम ला
हा
मग काय आणि काय म्हटलास तर ज बॅकचे एक
हा
बॅकला काय एवढा असं तुझा स्ट्रेच पडत नव्हता
बर
आणि चेस्ट वर एक ट्रेस बघा यचा जास्त
छातीवर
अरे आमच्या इथं हाय एक दुध आमच्या इथे ग्राउंड जवळ आहे का आणि तालमीजवळएक काय
हा
म्हणजे दोन आहेत
हा
दोन्हीकडे पण फ्री आहे त्यांचं काय असे रेट म्हणनातं पण मला जरा बरोबर वाटत नाही रे तिथला व्यवस्थित नाही सगळ तेन व्यवस्थित नाही रे जिम ती बरोबर म्हणज अ अजून आत मी जायाय नाही पण असं वाटत नाही मला कि व्यवस्थित सगळ डंबल्स तेन जरी मला बघ केलं तरी मी पैसे देऊन मी करीन खरं चांगलं मी करीन असंय मला मला करायच आहे मग ते एक कोणतं अ हाय बावड्यात का बावड्यात का कोुणीकडं आहे
हा
मला भाऊ म्हणालेय आ त मला म्हणाले चल म्हणून करणार का जिम लावून जिम लावणार हाय
हा
म्हण ल शहाना हायस म्हणल तुझ आला दोन वर्ष तुझं एकच चालला जिम ला होणार जिम लाव होणार
हा
तो भाऊ म्हणला ते जिमच बावड्यात एक काय त्याच काय माहित नाही पण इथं कोल्हापूरात कुठलं तरी हाय
हा
पण तुच काय म्हणणा माहितय कि त्या जिमचा रेट जर तिघजण एकत्र आलीत
हा
तर प्रत्येकाला तीन तीन हजार रुपये पडणार
विथ ट्रेनर का विदाउट ट्रेनर
विधाऊट टेनर विदाउट ट्रेनर खरं का कार्ड तेन सगळं असणार त्याच्यात मशीन ते सगळं भेटणार तुला त्या तीन हजार मध्ये असाय पण कसय माहितीय जर एकटा आलं कने जर एकटा आलं
एकटा आलं तर
सहा ह जार बसणार सहा हजार बसणार एकटा आल्यावर
एकटा आल्यावर सहा हजार बिना ट्रेनरच
हा अभी नाटक नाहीचा पण त्याला अरे कार्डिओ म्हणजेस नाही पण कार्डिओ म्हणजे कस आहे त्याला सगळं रनिंग विल म्हण येल सगळं भेटणार आहे तुला जिमचे सगळे साहित्य येतील वेटसन सगळं भेटणार वेट सामण जे उचलले मन फुल करतय ते पुुश करतय दे सगळ भेटणार ते तुला तेव त्या ह्याज्यात आणि मेन म्हणजे
भेटणार म्हणजे तू तिथं जाऊनच करणार ना सगळं
करणार सोड पण आणि ते तीन हजार म्हणजे ते काय एका महिन्याचे नाही माझ्या मते आठ महिन्याचे वाटत
आठ महिन्याची हा तसाच तसलं तर चालतं रे
हा
का महिन्याच्या मुलिलावरती परवडतच नाही
एका महिनच नाही
हम्म. आठ-दहा महिन्याच म्हणल्यावर तिघं जण एकत्र गेला तरी चालतंय तसं
हा होय. तेच म्हणालतो मी तिकडं जाऊ का तू जिथं जायचं स तिथं जाऊ
हम्म. मी जिथं जायचो तिथं बगाय गेलास तरी असं दनच हाय सोड लइ आधीपासनं दुला
मी पण आता जमलासर रनिंग तरी एक चालू करणार आबा सकाळची कॉलेजच्या अगोदर. आपलं साडेसात ला कॉलेज असते ना?
होय.
आठ. आठ वाजता या चल कॉलेज वय, आठ-साडे-आठ वाजता सात-साडे सहा वाजता रनिंगला जायाचं असं माझ मत हाय
मला चालू करायचं हुतं, खरं पावसाचं कसं करायचं ते समजना.
मी उलटं ह्याच महिने पावसातच ऍड होत्या बॉडी मेन म्हणजे आमच्या इथं कसाय माहितीय अबघ दुधााल्यात मला जायला हरकत नाही. पण कसं हाय आमच्या दुधालीत सगळं पाणी साचतंय ड्रेनेज चं तेन.
हा.
मला जाऊ सं वाटत नाही.
त माझं स्टेडियम वर जायचं म्हणलं की चिक्कल वगैरे होणार.
चिक्कल असणार सोड कुट्ट नसणार असं नाही कारण की ग्राउंड हाय शेवटी ते.
होय.
दुसरा पर्याय म्हणजे रंकाळा.
रंकाळा तूला बरं पडतं रे तिथं
बाल काय पळत जायाचं पळत याचं. रंकाळ्याला शिवून जायचं रे.
हम्म. माझं इथनं तिकडं ने कर म्हणल्यावर लइ ग लांब होतय.
होय म हाय सोड नाही करा पाहिजे शान्या माझं सगळा महिनाभर गॅप पड्या मुळं आळस आणि अंगात भरलाय माझ्या
मला पण रनिंग चालू करायला पाहिजे
लावलो कने अशी एकच स्प्रिंट मारली की नाही बॉल बरोबर ड्रिबलिंग करत
ह.
सगळी ताकदच संपत्या शाण्या म्हणजे असं एकदम मला अ चक्कर मारल्यासारखं हुतंय
हे स्टॅमिना संपायलाय लवकर.
होय. एवढं म्हणजे महिन्याभराला गॅप पडल्या मुळं तसं झाले बघ. चिकन म्हण, मटन म्हण काय कमी नव्हतं त्यात आणि खातू खा गावाकडं. हाय गय नव्हती बघ.
त माझं पण तेच झालंय की मित्राबरबर जिम बरोबर जात हुतो रनिंगला
हा.
दोन राऊंड असे निवांत बसायचे स्टेडियमचे. बिंदम
हा.
तिसऱ्या राऊंडला जरा दमायचो. आता राऊंड माराय गेलतो परवा मित्राव चल म्हंटलेला एक राऊंड त्या ज पूर्ण झाला नाही
होय माझं पण शान्या. मी हे बघ स्प्रिंट माझ्या रेगू नुसत्या अश्या समोर स्प्रिंटा जर मारा रेग्युलर स्प्रिंट म्हणजे कशा आपल्या इकान परत येऊन जाऊन मागायच तसे जातात माझ्या पण डॉटस तीन म्हणजे आता समोर स अपुंनन्ट असली दोन
हा.
त्यांच्या बरोबर जर पळवाय झालं तर मला एका हच्यातच सोपतेय मी म्हणजे त्यांना जर डॉच मा स्किल करून डॉच मारून. ते जर पळवा ड्रिबल करत त्यांच्या समोर जर नेलं तर तर सबतूय मी ह्याच्यात. लवकर असं एकदमच असं हे होते मला. असं अंगात ताकत नसल्यावाणी होतेय.
प्रॅक्टिस मोडल्यामुळे झाली ते.
बरं चल नंतर फोन करतो तुला.
चालते.
हा.